काय चालू येईल
काही नाही घरीच आहे
हो का
हा पोसताली ना
काय करतोच आता
बज ते
वाद लावाचे काय
हा ना पण मागून ल पोसला
अस त्याला ना एकचकार नाही रोहिणी वहिणी पुढे गेली काण
केल कााकम शतत
मामच पिसाली वथ पाारट
चाललीय का त्यांना काही दम निघा ना बाई
ते बाबाला वल्ल करीन ते वल्ल होईन
प सुरू झाला ना
जाऊल
काालच्यावानी व्हायचं आणखी वणल
ह उघड कामरी
ह ना
कारी ॲप म्हधलं किती का ऍप पूर्ण झाले तुझे
माझं तीच राहिलं कॉलचं
होव का पु पुढचे
पुढे च आता कॉल संपल्यावर येतील ना
आल नाही का
नाही क्ॉल झाल्याशिवाय नाही येत वाटते
माझं तर यायलाय हा हा
मग मी तेी सोडून घेतलं जे आले होते
आणि ते पूर्ण झाल्याशिवाय ते पूर्णच मी उरल सोडा
माझे तर झाले हा हा कॉल झाले का ना मग तुम्ही घरीचे काय मग
हो
हम्म हम्
जया वहिनी गेले का
थांबा मला ऐकाले आहे मी त्याचा आवाज वाढले
आवज नाही वाढले का
आवाजच नाही क्लिअर
तुम्ही आस काना लावना बरोबर आवाज येतो
हम्म
तुझा आवाज मला काही कळत नाही
कस काय हा मला येऊ राहिलाय आवाज
हाऊ का माल नसत गणगण गणगणगणगुण आवाज येऊ राहिला
गुन गुन कानाला लावाना चांगला
हे बाई पूर्ण कान लावेल
बाई दहा मिनिटं काढा कसतरी
हा
हम स्वाती काकू कोणाचा ऐकत नाही
सगळेच निघले बाई
हम्म सांगू का काऊ पाऊस आला ह
चला का गावची
हा स्वप्नान मामीच लागलास नाही ततावाच लागला
हा
हना
आता लावून पाय माझे ठेवल्यावर
ांबणतच करी न दुरी म्हणून काय काण आपल्या आपल्या बायलाच लागत काय काण पण
आा
आपल्या आपल्या बायज्या लागवतो काय काण म्हणल फोन
काम जवळी म्हणून काय का
त्यावे पण आ ती रेखात किती लांबे त्यान लावला होता त्यांनस चालू होता
ह पण मग अगदी पंधरा मिनिटं थांबणं पडतं त्याला
अवना
वाल लावल्या होत
हम् मग आज तुम्हाला लावताना झाले असं ना पंधरा मिनिटं
हा
अ बोंगनज करला बशल हो त्या
हा दादा आणि ती गेली काय शाळेत
हा
हम्
मता कवालेज चलल ना
हा बारावीच
गोविंदाला आसर लावल्याकडें म्हणून
तेंत तुम्ही गप्पाचनराल नसता
हा ह
हम्
तेवररे कार्याच आपण बोलतच नाही काही
अवना
त्याच्यामुळे मग त
ह
काय गर गोतच गप मारतेय वाटत असं वाटत
हव
तेचलं
कार्या मधण प्रश्न होते स्त्री पुरुषचा भेदभाव मुलींना शिकवत नाही
हा
क त्या लवकर लग्न कर त्या मुलीचे असे प्रश्न होते त्याच्यामध्ये
हम्म ते ते को मला आय
हा तेईपरत बलेल ते ते मुलायचंे त्याला
नाही अ तेच तेन चालू ते
हा ओक
हम्म
हह
पाच मिनटं
पाच मिनटो
तुमच कामावरील आहे ना हॅलो अरे हॅलो
हॅलो बोल ना
घरीच काय म्हणलं, काम आवरील वाटतं तुमचं?
हा घरीच येत.
हम्म.
रोजो पुन आता काय पाणी पावसाच- काही टॅक्स पूर्ण करू, काही झोपन राहू.
हा कार्याच घ्यान पूर्ण करून-
कार्य अँप चालन मधीच.
हा.
बरं झालं ते काम धंदेच दिवस नाही, त्याच्यात आल. हम्म. हम. चला आता, फोन जातो काय करून ब-
कुठ?
जायचे त्यांना फुलबरीला
ह. ह.
ह सहा मिनिट रा हि चार मिनटं राहिली बघतात आता
हम्म त म दसपा त मी
हा.
बोलणारऱ्याकड होत वर म्हणा मिनटच पाात्या म्हन
आ.. पण म्हणसेे पाहिले स समजत नाही स मोर त्याला
हा मग काही ना सांगेल ना दहा मिनटाच्या वर
समजत पण, ते दोन इकड बी कॉल चालू असल्या किती मिनटं आली काय झालं? ह.
काँलवरच म ती.
हा त्या सांगले अकरा मिनिटातच्यावर बोलूच नका म्हणून.
नाही का? का नाही, त ब आता काय होतण काही नाही, आपलं जेवढं कर्तव्य तेवढं करत राहिच.
हा बई मंग काय.
लोक पाव नरावळी बिला येणार त्या्या
अ तळुसराची पाण्या बवसाची
का सडे्या बारदयक यो वतीय
हाव.
हम्म.
गाडीवर अवकाळाची जायची पावसाची.
होसल्यावरले दई नाही
ह
डी भोबी इडच होरायलागून
कठयजरला
त्या जायचं सुलतानपूरला जात्या फुलंब्रीला जात्यात काय म्हाहीती?
कायला?
शेडचा सामान नजुब
हा ये पावसामुळेच उभे नाऊन ते मागून भरून आण-
हा ना आले दन चालू गावड्याय त
ह व जाांग स् नाही ना
हम्म. त्या गवड्याला पहून असं कस तरी वाटत. पण मग आता काय त्यालं इलाज नाही.
माग येऊन पाहिलं तुम्ही आमच्या माग.
आता व्याज भरेल आता बचापाचा.
आमच्या मागं बजले तुम्ही यांची डोर तीडब तसंचईल.
ह
येनचे अंकल तेन तसंच आहे.
हा भाई ना शूय.
हम्म हम्..
रात अन दिवस पाऊसातच.
सोयस लागते बई ग आवडे्यालाजित रुपलताव ते होते.
हव.
आता कार्य अँप. नाही बोललं तर त्याचे गुण नाही तस त्या डोरायचं.
हाव.
हम् ह..
हम्म..
चाले वात कोची गाडी तयार आता.
हम्म.. पावसात उभं राहिल्यावर कसं काय दूध दिन द्यावी.
हा.
गावड्या पावसात व सु उभ्या रात दिवसा कस का दुधदीन म्हणलं.
ह
हो. हम्.. जय काय करायला का.
टॅक्स पूर्ण झालाय माझे पण फोन उचल गऊ. हा. काय त खाने चालली वाटत आता.
मग संध्याकाळीच करा लागेल तुम्हाला.
हम.
हम.
काय मी ठीक आहे तांबाच्या्या घरीच संधीत गेला. संदीप सरजाने त्यांनी.